म्हणूनच केला.
मी म्हणल तुम्हीच कट केला.
मी कशाला कट करू. तिकडूनच झाला मी- हा काय काय गहू चुडून.
झोपली का? हा कोणाचा काही फोनच नाही आज.
नाही ते गहू चुरायच्यास दांगड सकाळी त्यांच्या कुर्ड्या झाल्या.
हा कुरडयामुळेच मग मी सकाळी केला नाही मी लागली गहू नाला.
अन मंग भरवल्या का गोण्या?
हो सकाळचं तेच चालू आहे माझं बी गहू उपनाचं.
किती गोण्या भरल्या?
का आता सोळा सतरा भरल्या.
हा
नऊ नऊ दहा क्विंटल हा-
घरसाठी भराल्या का सगळ्याच भरूल्या.
नाही सगळ्या नाही सगळ्या तस द्यायचं विनू पनल्याचा. दहा दहा समजा दहा क्विंटल ठेवाच म्हणल्यावर किती गोण्या भराला लागल?
वीस गोण्या.
हॅलो. हा. हा का. आता मी किती अठरा अठरावी चालू आहे माझी भरची.
तर मंग चांगलं जर भरेल असल्या तोंड बांध. मोठाल्या गोण्या
चांगलं भरेल ए अ काही युरियाच्या आहे. काही दहा स वीज काही युरियाचे आहे आणि काही दहा स वीजचे आहे.
मग काही जादा कमी भरा त्यांच्या.
हा तर मगं नाही ना तरी अठरा गोण्या बस होईल ना, कारण अं जुने बी ये ना दोन्ही कुंटल अजून. अन् ते हे चे वमबे याचेल ते एक क्विंटल वर आहे समजा
मःग काय आलं, मंग काय आलटवते इतक्या
हम्म, नही मी अठराच गोण्या भरते ते म्हणी विस एक गोण्या भर म्हणा.
आमच्या तर गोण्या नाही आणल्या, काहीच नाही आणलं काल.
मगं काल काय केलं त्यान बाजारात?
काय माहिती काय केलं, नेमकं काही नाही कळलं संध्याकाळं झाली तरी घरी नव्हते पत्ता नव्हता.
हम्म नंतर त्याची बाजारची वजे टाकायला गेलते तिकडं.
नही ये नव्हती म.
हो पणलं बाई आमच्या तर आठ वाजता आले घरी.
हम्, नाही ना मंग ते टाईमानं आस बरंय, बरंय पाहते मी आजून छाया ताई ला फोन पाहाते थोडं, हं
लावा ना मला मला करा रिटर्न, सकाळ पसुन असं मला उठून चालायला सुद्धा ताक उभरायला नाही, इतकी गळाली मी आज.
म्हणून म्हणल आता हे नाही उपनून नाही हो, हे आशक्त पणाचं इतका आला म्हणलं की माया अंगात जसं सहनशक्तीच राहिलीच नाही तशीबी.
नाही हो ऊन बि लैय लागू राहिलं.
हा. त्याचे, त्याचे म्हणे म म्हणल आता ते म्हणे इकून टाकू पाऊस बी सांगेल ये म्हण त्या म्हणलं बाई आता, जर पडून राहिलं ना तर, पडलंच ते काम तसंच याड्यावर येईल. ते गेले सोलर फिट करायलात, हम्म दशमा म्हणल अग
ती मी हाव
लावा.
तिकून लावून पाहा मला आता.
बरं.